हॅलो.
काय शिकलो आज?
आ?
काय शिकलो आज?
आ?
व्यवस्थित हाय.
बर.
हम्म. आता वॅक्स किती दिवसं शिकवती?
हो म्हणे आता या दोघी चित्र माझ तर एक तो उद्या शिकवतो म्हणे फेशियल.
फेशियल घेती का?
हाव.
हम्म. किती वेळ शिकवती?
हॅलो, एक घंटा का?
हा.
हम्म
ह
जाणार हाय म्हणे, दहा पंधरा दिवसासाठी.
मगाशीच झाली तेव्हा फोन आलता तो.
होय का? हा.
राजेश्वरी म्हणे मी गावाला जातो म्हणे
हा.
दहा, पंधरा दिवसासाठी म्हणून मग ते फेशियल म्हंटल शिकून
आ? उद्याच का लगेच?
त्याच्या बायकोने नाही भरले म्हणे तीच तो अडीश हजार घेतले म्हणे बघ. म त्या जेडीशाडी जोर आहे म्हणे, पार्लर बाहेती.
हो, कावडीतच घेतली का तेनी?
इथं भेटल्या म्हणं ते.
आ.
पैशे आणायला
हाव का?
म दोन हजाराची ती काय म्हणे, पाचशे रुपये द्यायची शिकवण आहे म्हणे. दोन हजारांची.
दोन हजारांची का किट फक्त?
पाचाशे रुपये द्यायचे हाईत ते.
हा.
म्हणजे अ अडीस हजार घेतले म्हणे.
कोण सांगे हो?
घरी इन काल आलता तो.
कोण शिकू रायलं?
ते दिडी शाळेसमोर आहे, म्हणे पण तो
ओ, हो हो.
तेच शिकून राहिले म्हणे.
हो का, पण म्या त तिला सांगतलं हुतं तिचं. तेबी तीनच घेऊन घेऊन राहिली, आमची भाडेकरु आहे ना वरची
हा.
तिनं विचारलं होत ना वरची, वरची म्हणजे ही मधली आहे ना आमची
हाव
ओसी पील्लेरी वाले.
बनुबाई
हम्म.
काय माहित कोणी तेन घेऊन राहिलं आणि कोणी अडीच घेऊन राहिलं काय त्याचं बगताय ते.
अगं मले तर तीन म्हणे, तीन म्हणे ती.
आव्वा नाय, प्रवीण म्हणे कालच फोन लावला माझ्यासमोर त्यानं बायकोले. त्याले
काय तीचं?
असं मला तिने म्हणे तू चालली, तर किती पैसे भरले मंग सांगेल ती.
मग त्याची बायको तिथं चालली का?
हो.
हो का?
दोन चार आहे म्हणे बाया आमच्या भाडेकरु आहे म्हणे, ते आहे म्हणे, शेजारचे आहे म्हणे दोन चारजण.
बाई, बाई.
तिथे चालले म्हणे, जेडी शाळेसमोर आलं पार्लर. नाय.
मी तोय नाव काल सांगतो म्हणतो, का ती प्रवीणची बायको मला भेटली, तर ती म्हणली म्हणता हो तुमच्या सूनने लावला का? तर मी हो म्हटलं म्हटलं. मग ती म्हंटली म्हटलं, की बा तुमच्या दोन किट घेतले, त म्या म्हटले म्हटलं तीन.
हाव.
सांग पण तिले मग.
आणि
नंतर मग नक्की आहे किती किती घेतले याच्यातून हो ना.
तर पाचशे पाचशे काढू राहिली म्हणे ना तू जरा चॅप्टरच आहे ते.
लय हुशार हाय पण असं नाही करायला पाहिजे ओ.
हाय
हं त्यात किती रगिली ने बोलते मी एवढंच शिकवीन. मी एकच घंटा शिकवीन, मी असच करीन. अशा नसतात तिच्याकडं कोणी येत नाही व एकदा गेल की डबल जात नाही माणूस.
आता किती दिवस झाले हा दोन चार दिवस झाले ना एकट गिऱ्हाईक दिसून नाही राहील मला तिच्याजवळ.
हो ना.
एकटही नाही.
हाव तिची त भाषा नाही ना ओ चांगली तिची. तु असण चांगलं, तर बोलण आपलं चांगलं पाहिजे. आणि बोलणं चांगलं असलं ना आलंही नाही तरी माणूस म्हणते जाऊ दे ओ बाई. तिचे बो बोलतेही चांगली, पण जाऊ दे. दुसरीकडे तरी हे कर पण बोलणच चांगलं नाही ना तिचं. अशीे बोलण सुरू हाय का काय? मले म्हणे ते आम्रपाली ताईली सगळं तर येते म्हणे, मग क्लास कशाला आला किटसाठी? मग मला काय माहित म्हणाव किट तिथं दोनशे दोन हजारात भेटते. मी इकडं तीन हजार काल भरत होती. नाही. हो ना, गेलं का नाही गेलं का किट घेतली की बस तुला घरी बनाव मले तर
काय करू?
तक्रार तर येती, हो ना. हम्म. असं आहे तिथं आपण हे करतो तिथं लोक आपले हेच्यात हे करतेत.
आता पहा दोन तीन दिवसापासून यायला शिकवलं असनं. मला आजच तिनं म्हटलं तर नाही आजच हे खात केलं राजेश्वरीच, तर म्हला म्हणे तुम्हाला तर जमलंव म्हणे व्यवस्थित.
हा.
तुम्हाला ते आलंय म्हणे मला काय आलेलं नाही काय
ताईची प्लकिंग मी करून दाखवतो. हा आली मग इथं प्लकिंग करायला मला म्हणता, मग तुम्ही तिच्या जाऊन करता, की माझ जाऊन करतं? आली करायल्या आल्यावर. म्हटलं मग आता तूच कर ना तू आली तर मी काय मी तिथच जाऊन करत होती म्हटलं. पुढच्या वेळेस तिथं जाऊन करीन म्हटलं मग मी आता, ना मग तू या का करता तिथं जाऊन, की माझ्या जवळ करता म्हणे? तू म्हण होती मले घरपर्यंत ते ब लावलं ना, आता नाही म्हणते. म्हणजे चुकून नाही बोलली असती तू.
ते पहिलंच म्हटलं, मया वाटलं मी सपना ताईची थ्रेडिंग करून देतो तुले विश्वास नाही येत का? आणि तू काय म्हटलं मला येते का नाहीत.
हो.
त म्हणे, ठीक हाय म्हणेल. मग जायच्या वेळेस राजेश्रीला काय म्हणते, मी येतोय म्हणते थ्रेडिंग करायले. मिच करणार आहे म्हणे तुझ्या सासूची.
हा लईच हाय लोगे, लईच हाय. हो ना. हो.
करतो म्हणे म्या म्हणलं जाय मग.
नाही आता पुढच्या वेळेस मी तुझ्याच जवळून कर तो बनतो बंद कवा बंद केलं म्हणून मी म्हणत, तर तू अजूनच तर कर मी तिला म्हणतो. हा म्हण तो टीम द येत होतं म्हणलं म अजून पैसे नाहीयेत ओ म्हणतो. म तेच म्हणत होती, मधून आली होती इथं बसायला येत नाही ते म्हणत
मग काय झालं?
आता ही म्हणतच नाही, आपण लोकांचा फायदा करा नात लोकं
तसंच करता त्यांना?
दुधाला
आता फायदा कोणी सोडत नाही आपला.
ह नाही पण जिथं आपण खातो, त्या ताटत नाही हागाव मला एवढं समजलं. जिथं आपलं प्रेमाचे संबंध आहे, तिथं नाही असं करा आपण. नाही तू करना, पण निदान मले तर सांगना. माय कसाय मी माय फायदा करतो, तो लोकाचाही करतो ना आता मग मी कोणातच नाही, भाजीवाल्याला म्हणतो बाबू तू भाजी घेऊन चालला जातं, पण मले इथं राहाय लागतं बायासोबत या. फायद्याला तीच आणली होती. भाजीवालीला बोलतेस तू? तू काय म्हणत तू का एक हाय नाही दहा येशील. पण हे तर शेजारी मल नेहमीसाठी हाय. मग मी भाजीवाल्याशी केव्हा ना करतो. माय जी भावजं सांगते त्याल हे द्या.
मी त्याले प्रत्येक वेळ म्हणतो, का तू आम्हाला दुसरं नको समजू. आ तुला म्हणून तू आमला शिकव.
होय ना.
तर दुसरंच नाही, हेन याच्यातनं एवढंच आलं आणि त्याच्यातनी तेवढं आलं. ते दुनिया आल असं म्हणलं, तूयापण तू इकडे आम्हाला समजू राईल ना आपलं.
हा.
इथं काम असशील, लक्षे कराचं.
मग म म्हणते, तुमच्या सुनीले मग हेअर सटाईलसाठी माझसोबत पाठवत जाऊ सांगता. मी काय नाही. मीतर ते तिकड मानसीकड लावणार आहे वाटतं ती चांगलं तिला येतं सगळं चांगलं पण, मग असं वाटलं इथ तीन हजारात किटे भेटू राहिल आणि एकदा आपल्या घराजवळ याचं हे होईल. म्हणून म्या पाठवलं, पण ते आमच्याच सगळ्यांचीच हे करून राहिली. त्यापेक्षा मग मी तिकडं नाही पाठवंत. ह आता ते मॅडमले सांगून ठेवलं म्या चिकट्या मॅडम तिच्या ओळखीची हाय ती मानसीवाली. ती एकदम तिच्या जवळ चालूच राहाय, तेनं गिऱ्हाईका
मग ती अशी अस आहे, ही माहितीनं लय हुशार आहे, हेअर सटाईल मध्ये. लई तिले फक्त हेअर स्टाईल तू दाखव अशी कर म्हणा. ती तशीच करून देते. ती तस तीनं किती चांगल्या चांगल्या हेअरस्टाईल देले.
तिला म्हणत होत का बा आपण आपल्या हाय. तुम्ही एवढे द्या बाकीच्या इकुन मी एवढे घेतो.
हाव ना पण मला तो ना म्हटलं ति ना मग असं काय होते किंवा सपना ताई दोन सपना ताई ना आम्हाला म्हटलं तर सपना ताई दोन कमी घेतली असं मग असं होते ते. मग म्या जरा म माजून कमी घेतले असते ना मे तुमचे दोन असते बाई नाही बा बाई म्हणून मी तोंडावर पडतो मला ते होट यी चटल्यान आणि पोट ही नाही बरत मी कधीच कोणा जून असं काही करत नाही. आणि कोणी कोणी गॅसचे देते नंबर त्याच्यावं जाऊन पैसे घेते ते शंभर रुपयान काय होणार ये आपले संबंध रायते त्या बाईसोबत आणि तिच्या कण शंभर रुपय कुठेही चालली ती आपली.
मी अशी घेत नाही कोणा कोणाचे पैसे. बाय म्हणे मी पहिले कुरुड्या करून दयायची ना आता येते म्हणून आपल्या कोणी म्हणते मी घरी जाऊन बाया म्हणे तुम्ही पैसे घेत जा म्हणे म्या म्हटलं नाही बाई म्हटल आपल्या प्रत्येकाच्या हातात थोडी गुण आहे आपल्याला देवाण देला तर आपण कोणी म्ह मदत खर कोणाची बी.
हा.
म्हणून मी तशीच करून द्यायची मी कोणाले बी म्हटलं ना तर काही करून देतो.
वड्या कराच्या राहिल्यासो माया मला टी डाळ नाही वाटता आली तर हातानं.
काऊन नाइ केल्या तू?
केलाच नाय त्यात आमच्या इथ इकतही नाही भेटून राहिल्या कुठे देते का कोणी हातांन बनवलेला इकत.
आता नाही भेटत वो, उन्हाळ्यात म्हटलं असत ते साक्षची आई देते बाई करून. इले दिल्या ना म्या कुरवड्या दिल्या साडेतीनशे रुपयाच्या शंभर, ईले त लय आवडल्या शी दाम- फक्ते बी नाही करडी अन पापड दिले तांदुळाचे. दीडशे रुपये शंभर, पहिले एकशे वीसच होते आता दीडशे केले तिन. कारण कि आता हम्म. ये काय नी मी ते का मी आस
हां.
अजून? आता तुला कधी लागल पुढ ती अशी काय बी त सांगते करून घेते साक्षी म्हणूनच त पापडा करायचा राहायला पापडा देतो म्हने तिची आई ते लग्नच आल. पापडा बि इतका मस्त करते ती तुला फक्त गाळून द्या लागते चांगलं ते. फापडा माहिते का तुला? हम्.
ओल्या गवचा रायतेंन ते पापडा.
हो ओयल्या गावा चालाय. लय राजो पापडा आन मस्त करून देतेत्या. वरच्या बाईले दिले आमच्यात त्याचा पापड बी एवढा मस्त करती टम फुकते. हो. हॉलो म्हटलं असत म्या म्हटलं असतं. व गेले असते वडाय तिने म्हटलं असतं असं करून देता का ताई. आधी म्हणाय लागतय त्याला हा. देतात त्या करून मागच्या वेळी इथेच राहून सगळे. चक्की वाल्याच्या घरात किती बाय गिराईक केलं तिनं. उन्हाळा इवन गेला तरी संपलं नाय तिचं. हम्.
त्या एक किलो केवड्याचा दीडशे रुपयाला एक.
काय हो?
चिकाच्या कुरळ्या चिकाच्या गव्हाच्या.
नाही नाही त्या साडेतीनशे रुपयाचं आहे शंभर.